हा आला काय वा
अ पहिल्यांदा कॉल केल बघ त वैष्णवी सिद्धरााम मडके कस काय आलेलं.
ते मम्मीचं नाव वैशाली घालायच म्हून वैष्णवी टाकले.
मला वाटलं वैशीचच ज काय म्हणजे व त तुझं काय म्हणजे कॉम्बिनेशन करून आणि काय प उघडले का काय वाटलं
नाहीय हेे मम्मी त्या फोन वरने पण केेव आणि माझा पण ठेवली.
आधी का काय डोक्यात विचारला अरे सहाने लावतो म्हटलं ती वैशी लावली की काय काय समज ना मला काय करा द्यास
हो तुझा मु ोपण झालेली
साडेपाच सहा वाजले
हे मला सध्या कर होता चोप लागत गई
मी पण के चारपर्यंत उलट्याच्याच ना बघतो आणि चार ला मग झोपतो
ह ना तेठी कारणते
होय स्वप्न तो तोपर्यंत पल्लीन फोन लावली मग पल्लेला फनवले काय फक्त हॅलो म्हणलो आणि मम्मी कायत श्वा घाठली किती फोन बोलायलास म्हणून
आणि ग नक नलकती
हा मी पल्लीला केलेलो ग पल्ली पहिला मला केली मग मी पल्लीला केलो मम्मी मला कायत बोलले मी ते मूर्खचते म्हणलो आणि का केलो सबमिटच झालं
रायेतगतेव
काय का स चाल
आा
होय सटच झालं ते आपोआपच
ते कती दिल तुम्ही
हा
काय माहत आर्द्र येत नाही त्यां काय करायचं तेढयलू प बरीस
आयतो
मी पण ऐक की पहिल्यांदा पल्लीजी मी बोलल गं. एवढं फॉर्मल म्हणतीस?
हो.
ते ना काय चाललंय मग, प्रवास वगैरे कुठं असं सगळं
पल्ली काय म्हणालती मग?
काय नई तेच कॉलेज कुठं घाटलीस विचारल ती.
मग कुठे जाणार आहेसा तुम्ही?
अग नुसत बोलण
मग अजून कधी फिक्स करणार?
अ जूनच्या पहिल्या आठवड्या पहिल्या आठवड्यात येणार कॅपराऊंड मग त्यात ना कशात नाव येतंय बघुया की.
म्हणजे लिस्ट लागत्या होय?
हा.
हा, हा, हा. मग ऑल ओवर कुठ पण महाराष्ट्रात कुठं पण लागु शक चुकतंय.
बरं मग ते लिस्ट हाय ती आणि ते आपण कॉलेज स्वतः द्यायचं असतंय ते कधी असतंय काय माहित ब
आ?
आवरायचं हाय.
आवाज नीट येईना आवाज, आवाज नीट येईना.
कॉलेज द्यायच असतंय म्हण आपल्याला कुठल्या कॉलेजमध्येध्ये पाहिजे ते.
हा, हा, हा.
ते कधी आणि ते लिस्ट कधी लागत्या काय माहिती
काय म्हाईत बाई. आता तुमच तुम्हालाच माहीत की.
होय. तु काय करायल्यास मग घरात? काय कराल्यास घरात?
काय नाहीर बसायचं, लोळायचं, खायचं. बघ घरात मला का काय तर खायला पाहिजे असतंय काय आणि काय खायला न्हवत म्हणून वाळ्ळ सांडग एक बॉक्स, एक डबा संपवलोय.
पूर्ण मोठ दोन दिवसांत
आत्ताच उन्हाळ्यात केलं असेल? हा आवाज अडकायला.
बरण ले हॅलो,
हा बोलत
चहा वगैरे काय प्लेस, उठून चहा वगैरे पिलीस की नाही.
झा चहा बंद केलं बाई मला परवा आले आधी जरा हे झालत बाई
काय उष्णता
चालेलं मला कायच होत ब अस होट
काय झालंला,
तेलग उल्टते उल्टात तई
हा हा
म मग ते चहामुळे झाले. म्हणाले
हा हा म्हणजे पित्ता ना ग
हा, मग तवापासून मला चहाच पिऊ वाटना.
चहा पीता आहे असं समजले जस
ह अब न होती
तनले
अ तांडवक्तीझ
खरंच
खरंच
होय पोट सुटलंय
उप बय झालंय काय खायला जोड
हॅलो काय आहे. काय मध रोज्या हो काय
ह
तूप तूप प्यालतो रोज रात्री झोपता्न दोन चमचे
हा हा
त्यानं वाटलं काय आता घरात काय काम नाही टेन्शन नाही नुसतं खायचं लोळायचं म्हणताना वाटलं काय माहिित.
उगच नाही वाढत ते खायचं लोळायचं म्हणूनच वाढायलय पण वाढ
माझं वाढलंय सगळ म्हणल डुम्या कसल झाल्यास म्हणून
ते नव्हं खरचं. तुझा सेल्फी पाठव एक.
आता रिझल्ट आणाला येतोयं तो बोमनसकी.
कदी हाय ते.
कधी काय माहीत रिझल्ट आता तुमच ऍडमिशन व्हायच्या आधी तर म्हणजे ऍडमिशंनच्या आधीच देणार की रिझल्ट.
अ जून जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार हाय म्हण ऍडमिशन लास्ट आठवड्यात सुरू पहिल्या आठवड्यात काय हाय बाई.
म्हणजे डॉक्युमेंट ते व्हेरिफिकेशन असेल गं ते सर बोलले नव्हतीतं काय.
ते जूनच्या लास्ट महिन्यात.
मग मग स्टार्ट म काय असतयं?
काय नाव नोंदनी रजिस्ट्रेशन असतय वाटत.
हा हा.
तेज्या आधीचं देतील की आपल्याला. तेज्या आधीच देतील की.
हां. जूनचा पहिला आठवडा आलाच की आणि आज किती एकोणतीस तारीख हाय.
तवा नाय येतं दहा - पंधरा दिवसात.
आपल्याला रिझल्ट कधी तरं ह्या सेमिस्टरचा रिझल्ट पुढच्या सेमिस्टरच्या एक्साम वेळी देत होतीत.
ह्या वेळी देतील सोड लवकर.
नाय.
आता शेवटचं भेटायचं कनी तवा रिझल्ट आनाय जात तुजं सगळी
सगळी जाऊयावं.
हं. आ पा पल्लीतून मुंबईला जातो बोलालती.
अजून हाय नव्हं हिकडंच.
गेली म्हन काल.
गावाला गेल्या म्ह - -
कराल? त्यांच्यात. पाटणला गेली म्हण ती.
लांब हाय ते.
हं. हो, मग बाई काय थोडं लांब हाय काय?
तुम्ही रिझल्ट आणाय कसं - - स येणार?
रिझल्ट आणायला काय आता बघूया म्हनली ती म्हनजे लवकर दिली तर तीच अनायला येऊ शकत्या.
हा.
आणि जर आता मी मुंबईला तेन गेले तर मग काय बघू म्हनली.
कुणी हाय तिथं कराडमद मम्मी, गाईड आणशील?
कराड मध्ये होय. कराड नाही पाटण. कराड हे तालुका आहे वाटत. त्याचं.
हा, आणि मुंबईत कोन हाय मग?
मुंबईत मोठ्ठा भाऊ हाय.
हा.
हम्म दोन भाऊ आहेत म्हण बाई तिला, मला पन आजच कळलं.
अ! व्हय, दोन भाऊ हायेत म्हन, एक त्यांच्या गावात असतोय, आणि एक मुंबईत असतोय.
हा... पोरांचं पन लग्न झालेय.
आय डोन्ट, फोन नाय वाटत अजून कुणाचच.
फतलं दादा हा, त्यांच्यामुळे. दहा.
काय?
काय तो मावशीचा पोरगा नवं?
होय.
वा!
म.. कुटे आट्रिपला वगैरे गेली नाहीस.
नाही बाय जाऊ
वॉटर पार्क ला? कणी मज्जा येत्या कणी, जाऊया चला उद्या. आ.
मिनी गोवा तिथं पण हे शो असणारं.
काय?
मिनी गोवा.
मिनी गोवा होय तिथं काय आहे, पाझर तलाव.
हा तलाव हाय रंकाळा सारखा आहे म्हण.
मी युट्यूबला टाकून बघितल सोड. तुला तर माहित असेल पाहिजे की तुमच्या तिथं कागलमध्येच आहे.
पण काय माहित नसतय.
गे गेलास काय नाही कधी,
ह म्हणजे तिथं पण वॉटर पार्क सारखंच आहे. म्हण बैई.
ही रील बघितली.
हम्म, लांब जायचं नाही साधं युट्युब ला टाकून बघायचं आणि सगळ्यांना बघीतलो म्हणून सांगायचं. हॅलो, हॅलो, हॅलो हॅलो, हॅलो, हो हॅलो,